लागला. जेवण नई करायच का तुम्हाला?
नई ना अजूक थोड्या वेळानं जेवण ना
हा का आम्हाला तिकड देत असन शिव्या म्हणण कवाच्या जाऊन बस त्या अजून येईना नाही म्हणणं
हॅलो म्हणा झोप लागलीत म्हण मला
नाही ना तिकडं वरणबीरण करून येले पीठ मळून येले पण मंग लई जिवार येत बसाच अ मंग आले घरी
आता पोर राहत्यान घरी
हो एक हाय एक गेली उम्म
पंमचर झाली ना माझी तर मग मी काय म्हण णलं अ ते गाडी पंचर काढूस्तोवर मी तिथं बसले पुलाखाली जवळ तुमची रिक्षा पाहिली ना लय हात दिला तुमच्या रिक्षाला पण त्या ताई माग पाहून बी म्हणा न की ही काय म्हणरवली कायच नाही काहीच नाही म्हणल्या त्या
कोणच्या? हाव का?
मंग मी आल
वर्षाताई नव्हत्या आमच्या संग.
पांढरा को घालेल जर्किन घालेल हो पांढर
नाही नाही म आमच्यात जर्किन घालेल कोण नव्हतं.
कोण बसेल होतं?
कुठ मोटर सायकलवर?
नाही रिक्षा मधी रिक्षा मधी
रिक्षा मधी का?
हम्म पाठी मागून
दुसर कोणी असन मग मी आ मी पुढून होते
हा मग प
दुसरं कोणी दुसरं बा भाडे करू असेल मग कोणी कारण तुम्ही कुठ होत्या?
मी तिथं बसेल होते ना पुलाखाली. तुमची रिक्षा पाहिली ना मग मी काय म्हणलं ये गाडी पंक्चर काढून येऊस्तोवर मी तुमच्या बरोबर घरी येईन अन पोरीला कोथंबी रुपटार पाठवून देन आणि तुम्हाला घेऊन माया घरी येईन
अन मी नव्हते न त्यांच्यासोबत
नाही
नाय. नाही ना वर्ष येत सुवर्णाताईने पाहिला व वर्षा ताई अ रंजन ताई बोरगावच्या अह नंदा
काय मगं मी तुला बघून राहिले. वर्षाताईच होतीच बहुतेक मागं बसशल कारण पांढरं जार्किन वर्षा ताईच्याच अंगात
हा मग मी नव्हते ना आणि अह टाईम झालता आम्ही ते गावातून नवीन लिपिका आणल होती ना
हम्म.
मंग त्यांच्याकडं पोरग होतं आमच अस अह आमच्या ह्या तिकडं गेलत्या कोण आमची सी आर पी का त्यांच तहसील मध्ये काम होत ना तर त्या तिकडं गेल्या त्या आणि त्या राणीच्या आहेत माल नाय का चिचोलीची
हा.
अह ती अन त्या आमची न इथून ते आणल होत ताईला मी त्या आणि मी आम्ही तिघी जणी घरी आलो होतो.
बाई माहीत किती फजित त्या दिवशी इतका पाऊस चालू झाला मग मी काय केलं आमच्या गावचाच माणूस म्हणजे जमळ्याच होता त्यो पण ओळखीचा होता ना त्याच्या गाडीवर बसले मला मी चालं लहाना नाही फटेवर उतरन मी नाही फट्यावर जात नाही तर गाडीचं पंक्चर काढून शेट वापस तिथं येऊन उभी राहिले. अ पोरांन फोन खिचतून घेऊन घेतला त्यांच्यावाल्या
हा का
मी घरी आले रस्तात अर्ध्या लाणे फाट्या वर येऊन उभी राहिले आणि ती वेरूळ मध्ये माल हो बाई
हा का
मग ते बाजारात गेले मग ते पोरांन फोन लावला माझ्या नंबरला मग निघाला आहे पण मग फोन घरी होताना उजून मला नेलाले भ दोघा वला पचवून घरी आलो आणि तसेच त्या वल्याका
त्या दिवशी अ पोरी गावात हो तेव घरा घरी वल्लग झाचाल हो
आणि मग वावरात गेलो आणि अजून कोत भरुपटायला लागलो. ते मला म्हणे तू ल्ली कुढं त्या बायाकडं जात बसत ती त्या बाया घरी आणच्या चहा प्या शतावर आपली कोथंबीरचचा सारा राडा पांगण म्हणे
ह मग त्या दिवशी त्यांला ब रिक्षा लागण असं निवटतं कसं खेड्यातून अ मग त्या पाय पायई आल्या कसं ख खेड फाट्या लोक आणि त दब नाही लागणार ते दोन वे रोळा पै पई आले या सगळ्या
ते काय झालं ना माजीचा टाइम आणि त्यांचा निघाचा टाइम एक झाला आमच्या पाच वाजता रिक्षा नि घेत नाही त्यांचे नमाझीचे टाईम राहत.
हा ते सगळे सगळ्या त्या त्या म्हणतात चाल आपण म्हणल बा नाही बा आपले पोर आहे म्हटलं घरी ह मग काही जमत नाही मग त्या चालत वाटतं कोण कोण होतं काय मैत्री अ संजीवनंत हा होत्या क नाही काय महिती पिल्ल्या जेवाला जायचं आता
कारण पण मग त्या आहे ना अ समजा तरी बराच टाईम झाला त्यांना पण मग त्या म्हणे बेदार सगळच थांबल्या म्हणजे स्ववरण म्हण सर संध्याकाळी फोन केला ना ताईला
सात वाजले त्यां ल वेर उळायला पाय पाय आलं त्या त्या कसात खेड्या फाट्याऊन वेरूळ बस स्टॉपला.
येत्या शुक्रवारी आमच्या गावात का पाच वाजता दुपारी दोनंला ना साडेबाराला गाडी भेटत नाही का हून. तो शुक्रवार मोठा दिवस राहतो त्यांचा नमाजीचा.
ग ते गबीला लागल नाही म्हणितं तर तिथून निघलो ते असं वाटलं फाट्यावर लागल. मग फाट्या लोक पै पे आलो फाट्यावर बी लागल नाही मगं ते तुन वेरूळमध्ये पै पै आलो म्हणें.
अगं पण त्या ना मला जर नाही मला फोन करायच एखादाना भैया गावामध्ये रि क्षा लागती माझ्याकडं चार जणाचे नंबर एखा्या तरी फोन लावून बोलेला असल ना माझी तेथून पटक त्यानी येतालं बाहेर. तर या ना कुडं या ना फोन आणि मला फोन आणि केला त्या आम्हाला वाटलं तोयाकडं भियाय लागला काय आम्ही थोडं म्हणजे. ते गावात आहं मळात राहतून लांब.
हाव का.
आहं गावाच्या जवळ नदी पई पण मग ते कसं पूर्ण गाव वलंडून ये ना आमचं
हा
रोड गीड सार आहे पण मग आ मळ्यात यायचं म्हणलं लोक का धक्क पडत अस वाटत कि तिक लांबी लगे नाही तर आमचं काण रोडवरच असं काही जालं मरी गुसच काम नाही पण ते. काय झालं काम चालू आहे आमच्या माझ लहान आहे देराचं मा चुलसपूत न्यायचे ना. पला राडा होय लता वाळू मीठ खडी डोकाण मग त्यानंतर जा राड झाला पाणी मारी ते.
हा हा.
सगळं राडत राडा
किती यायच तव या त शवता यायचे वडील वारले तवा पण आलोच ना चांग मग येवक कोण चांगला
ते काय झालं मी सांग काय जादा कोण नाही बोलत कोणाला कारण मग एक रूम ये ना म जावं लागे म्हजे प स रूम राल मध्ये याका रूम मध्ये मीस् कर त्यांच घराात काम असत.
अ बाईचे आपल्याला जा म हाड
त्याच्यामुळे मी ना कोणाला बोलतच नाही म्हती माझकडे राडा वहिले
त्याच्यात काय पस राहिला सांगायच्याच घर-
अगं पण मग मोठं घर असल पररक पडत आता मोठं घर आववरत. कर सध्या त्यांना तेिरा उडल त्या घरामध्ये म तरी गोण्या गाण्या पसार भरून ठेवल कोणी देत दिवाण भरून ठेवल अर्धा. आप
सात हव का पा सारलाख
हा पण मग आता म जाऊ जाऊन ते रवडल ना एका रूम मध्ये
त्यांच घराच काम असतं मग राहनाचं आहे कसचं
हा आणि त्याच तर आला आहे ना युरियाची बाण्या खताची बाण्या बी घरात आणून ठेवल्या.
हा
ना त्यांला म्हटलं वावरात नेऊन टाका आता शेड मारला मी या वर्षी ना शेड म शेड मध्ये टाका मारला पण त्या त्याच भेटू निराले लोक चोरी करायला. कमी करास नाही फुलं फुगडून
हा मग लई इ लोक तर ल हापुड चारदी लोकले
आम सांग का दोन किलोमीटर वावर आहे ना. आम्ही शेड मला काय दोन मिनिटं गाडी उभरून केली तर दहाच्या दहा गाणी आला दुसरून
हा मग काय रोड येते दोन हायवे काय लोकायला आणि लोक असे लक्ष ठेवून काम करत.
त्याच ना त्याच त्यात युरया बी भेटणार नाही ना.
होय खत तर भेटानाच नाही.
मग ते म्हणते एवढं म विसय हजारच करत आ ठेवेल.
हो ते पण काही जाते दिवस निघून घर बांधा मग येऊ आम्ही घरबजणीला
घर म्हणजे हाय स्लॅबचच आहे पण दोन रूम आता दिदीस लागणार.
त्यांच बांधव राहिले समजा तुमचं आहे मग तुम्हाला काही बांधाची गरज नाही आहे ना.
बाई मग एक रूम बांधाला आहे का ना दोनच रूम ना
हो का अ दोन रूम मग स्वयंपाक राहायचं झोपाचं या एकाच मध्ये
म्हणजे रुमा मोठाल आहे ना आता एक रुमातली अर्धा भाग त्यांला देल रूम मोठल लंबल ज्यादाय ना
हो का
अशा लांब्या आहे चौकळी नाही ना
हा
त्याच्यामुळे मग अधे
पोर सोर असल्यावर मोकळ बी लागतं ना झोपाला ते
तेच नाय एक तर बाहेर संडास बाथरूम आहे तर त्याची संडास बाथरूम ची दिशा चुकली आमच्या गावातलं बामनाचं म्हणंय.
हाव का.
ते बी पाडाचं आहे आमाला संडास बाथरूम आता सर्वान स्लॅप स्लॅप हाव. मग त्यालाच किती खर्च स्लॅबाण स्लॅप करून ठेवेले प्लस्टर करून गेले ठेवेले संडास बाथ
ले तोडून बोड झालं ते कमी काम राहते ते.
पण मग ती ना दिसत ब चुकीचे सांगेले ना त्याच्यामुळं.
मंग कराच लागते डोक्यात शंका असल्यावर ओ चाला.
ते चांगली
ओ दीदीची अम्मी. चला मग म्हटलं व्यस्तर बोलनं होईल चला.
हम्म एवढं चांगलनं होत नाही. दिसं हा दिसत चुकीच असली म्हणजे घरात काही बी अडचण येती म्हणजे.
हं. काय पिल्लू. हाव का.
किचनची दिशा चुकल होती बाबनं किशम किचन पूर्ण पाडालाल किचन बी पाडून टाकलं म्या.
हाव का डबल
हम्म म ता कराचं पण ना त्यांच घराचं काम हुसतोर मला काहीच करते येत नाही अन ती त्या घरात राहिल. पूर्ण आराखडा पाच लाखाच निघलं माझं.
हाव का? नको ना रे. पैसा
पाच लाखच्या हेला घालाल दोन वर्ष पूर्वी.
हो मी काय करते आता जेवाला जाते अन मग लागल ती अजून आल्यावर डबल एक कॉल करीन तुम्हाला बरं का.
बरं बरं.
ज जागी जरा असल्या लगपतीस माहिती भर राहिल्या का?
लगपती दिदी माहिती भराल माइ सोळाश टक्के चार्जिंग गे.
हाव काश चार्जिंग करून घ्या नं मग जर जागी असेन मी मेसेज टाकेन तुम्हाला व्हॉट्सअप कर.
नाही मला एक मिस कॉल दे हा जागीचे मी मिस कॉल दे मला मी चोर फोन चार्जिंगला लाव.
हम्म बरं बरं चालल मग यखांदा झालात. तर मग याखांदा हीदव पूतनी ना तिला करे या करे.
हा मग पाच बी झाले तरी हुन जातात त किती मोठे उरल. एक सुवर्णा ताईल कर जेवण झाल्यावर दाजू जागीच राहते ती.
हा हा आता तिकडं जातेत शेतात. खग लागते, चालन ठेऊक मंग आता?
हा हा.
करा म्हंतंग म्ह.